हॅलो.
नाही देवाला म्हंटलं नाही म्हण म्हटल्या देवाला नाहीला हॅलो हा बोला की. हा. हा मग ते आमची हा दीदी आमची म्हणत होती नाही परवा चिक्कूची बाग आली. ते. त मिरची वेज अम्म म्हणजे अस कांदा भाजे. मिळतात म्हणून सांगत.
कांदा भजी हम्म कांदा भजी आणि जूस. केला गला म्हतोय. तिकीट काढल्या काढल्या. आणि सगळी चिक्कुची झाड आहेत बागच आहे पूर्ण ते म्हणजे हा माणसाला साडेचारशे रुपये आणि आपली मुलं दहा वर्षाचे वर असल्या तर अडीचशे रुपये तिकडे घेतात.
दहा वर्षाच्या वर असला तर. आमचे काय लहान आहेत.
दहा वर्षाच्या आतली असले तर मग का फ्री असते.
ह हा आमची पास पाचस वर्षाची हयातीया. हम्म हम् ह काय पाहिजे.
फॅमिली ट्र्रीप गेली तर एक नंबर. सगळी चिकूचे झाडच आहेत. एकदा एकदा बागेत गेलो ना आपण दहा वाजता, एकदा आपण आत गेलो ना बागेत त्या दहा वाजता मी पाच ला बरच. संध्याकाळी.
हा हा.
जेवण कोण झोपते कोण लहान मुलं खेळतात. आणि तिथं तर बागेत हे पण आहे, सावलीत रा आहे सोडा ते. आपली जुन्या पद्धतीची फॉट नसतात काय, ते असे भणलेले काय म्हणतात त्याला बाज का काय.
काय म्हटलं अस काय विनलेली.
खाट खाट जुन्या पद्धतीची खाट नसतात काय, ते चार पायी म्हणतात तसले. हा पलांग.
हा.
विणलेली असत ती ओ.
काय म्हणतय. हो पुु्या बद्दल तुझ लक्षात देणार होत
बाज म्हणतात बाज.
ह
तसच तसले खॉट आहेत तिथं म्हणजे टाकलेल्या हा जेवल्यावर झोपं झोपू पण शकतात माणसं.
आ हा बाजलं म्हणत्यात.
हा बाजलं ते झाडाखाली वाऱ्याला आपण झोपतात माणसं एखाद वेळेस कोण लहान मुलं खेळत्यात. आसं.
हा हे सगळं एकदा दहाला आात गेलं की पाचलाच बाहेरयचं रिलॅक्स स वेळ काढूनच जायच.
वेळ काढण्याच म्हणजे एक जायाय पाहिजे तिथ.
हा एक दिवसाचीच ट्रिप काढायची जाताना जरा सांगा लवकर जायचं जरा नष्ट्याच्या टायमिंग मध्ये म्हणजे आपल्याला जर भुक पण लागली पाहिजे न
हा पाहिजे खर. हम्म.
हा ते दहा वाजला पण चाल होते पण तुम्ही तिकड लांबन येणार करणार.
हा टॉफ संंबापूरला गेलतासा हां आमच्या इतन लांब पडनार टॉफ संबापूर. ए विराज हे धर हम् हा. हा ए विराज. हे धर. नाही अजून काहीच नाही, नवीन. झाली सकाळी. शाळेत शिक्षक. काय झालं? हा बोला कि.
पोरग्याचं जर
हा हा. मग जरा बघूया की आता हा ना. पाऊस चालू झाला पावसाळ्यात तर कुठ जाण्यात मज्या येत नाही वा. पास धब धब.
उन्हाळ्यातच जाया लागतंय आणि तिथं जरास लवकर जर आला म्हणजे त्यां तिथनं जर बाहेर पडल्या जर ज. लवकर न तुम्ही तर तथनं जवळच खिद्रापूर हाय खिद्रापूरचं मंदिर हाय ना शंकर.
खिद्रापूर माहित गे हा गे खिद्रापूर ला गेलता
हा म्हणजे इथे तिथन जवळच आहे
तेथना जवळ आहे वय हा इचलकरंजी च्या पुढ ओ खिद्रापूर बर
हा मग तेच की इचलकरंजी च्या पुढ कुरुंदवाड च्या पुढं तिथं ह खिद्रापूर पाठव तिथनच फाटा मजरेवाडी ला गेलाय
गेलाय का हा हा तिथे पण भारी वाटते खिद्रापुरात रात्रीच ते त्यातनं उजेड पडतोय आणि ते त्यातन तेवढंच हे गोल घ्याय नाही म्हणजे पंछत आहे ना त्याला
हा पौर्णिमेला जण चांगल वाटते म्हण तिथे गर्दी असत
ददी द अस हब त्यांना भारी वाटते
माझं तिकड तिकडं जाणं झालं नाही तेवढं बघायचं
हा हा मोठा. मंदिर आहे.
लई मोठ हाय? आणि तिथ प्रसाद वगैरे मिळते का?
नाही तसं काय नाहीय त आपण काय घेईल तेच. नेल तेच तिथ घरी हम्म.
असं दर्शनाला रांग वगैरे लावायची गरज
नाही नाही तशी काही सुद्धा गरज नाहीये. आपल्या मर्जीवर आहे तस हा असेल श्रावण महिन्यात गर्दी अस घरा. असं मध गेलं की काय वाटतात नाही, आता आमच्या इथ पण
हॅलो.
हो कर. खरं हा बोला की.
काय म्हंटला?
आचे आमच्या इथं पण सातेरी महादेव मंदीर आहे कणी त्याला पण ह्याला श्रापण महिन्यात. लई गर्दी असती. अण ते बि बघायच
हा हा बाहेरन पण येतात लोक.
बाहेरून लई आपल्या भागासन, तिकडल्या भागासन त लोक येत्या तिकडे. हा इचलकरांच ना म्हणा इकडन जास्ती माणसं असतील तिथ.
हा एवढं लांब न?
एकदम असं एकदम असं डोंगराच्या वर आहे ना असं मंदिर ते. हो वाट चांगलीड हायवे नाही सोडा ते इकडं तिकडं खरं तिथनं वर जाता गाड्या जातात निम्यावाटे पण निम्यावाट्याास डंगर ववर चढत जायला लागतात. एकदम डोंगरा आहे त्या डंगरा एवढा डोंगर किथलाच उंच नाई.
काय सांगताय? बघा लागणार आहेथ बघायच.
कोल्हापूर दिस इथून आमच्या इथून चार पाच किलोमीटर आहे. आमच्या इथून चार पाच किलोमीटर आहे तिथून कोल्हापूर दिसते सारखं जातोय.
हा देेत कही.
तितथ गेल्या असं एकदम मन असं प्रसन्न झाल्यावाणी होत. ते.
हा तेव मजा येत.
हम्. श्रावण महिन्यात जातो की नाही आम््या ते पाऊस छत्र्या घ्यायच्या व नाही कारण छत्रे आता धली की उडूनच जात ती उरपाटी वाकडीऊन मुडती छत्री.
वर वर उंचीवर आहे ना ते डोंगरावर त्याच्यामुळे वाऱ्याचं प्रमाण
बार भरपूर रांगत तू पोहतडतो की एवढं भारी वाटत लय भारी
हा हा हा
का
बारीक आहे वातावरण आहे तर एकदम भारीक झालं अस
वातावरण मस्त होतेच नकाळच तिथे काय आता पावसाळी दिवसात म्हणजे तसच वातावरण असत हा ठिकाणाच ते वातावरणच वेगळांच असत तथ आणि कस का सगळीकड हिरवळ गार असं दिसतय डोंगर भरलेला असा दिसतय
एखाद्या ठिकाणी राहिला नाही ते त्या त्या वातावरणाात गेल्यावरच खू मजाेतता
मज्जा येत असं पण असंच आहे नाही पासळ जाते श्रावण महिन्यात जास्त प्रमाणात हम्म
उन्हाळ्यात गेले तर पण कस वाटणार
ह वारा अस केवड काय नॉर्मली तिं खरं एवढं असंही वाटत नाही उनाला.
हिरव नसत, हवेत गारटा नसते, तेवढं फील होत नाही मज्ज नाही अस.
हा तस ते पाऊस आणि ते वार पाहिजे. चांग
पाहिजे तेव्हा ते, आपल्याला जाऊन आल्यासारखं वाटणार का तर ते आपल्याला सवय झाली.
आमच्या इथं पण खिद्रापूरला जायचंय बघते आता. परवा आम्ही बदामला गेलेलो, तेव्हाच अलमट्टीला पण गेलेलो.
आलमट्टी बघून आलायस.
हा बदामी आलमट्टी, लई मोठे धरण आहे. आणि ते पण तुम्हा सांगतो की मज्जा काय झाली. भर दुपारच गेलो ऊनात, सगळी ती बागाच अशी खर तर उन्हात रिकाम्यीच बगितली. त्याचं आहे ते डेकोरेशन. पण ते संध्याकाळच चालू होते. ते कारंजे ते पण डा कारंजे वगैरे काय काय असेल लायटिंग असत्या. ते कुठं बघायला मिळाला ते संध्याकाळच चालू होते.
होय होय संध्याकाळच.
कशाला ते, त्याच्यामुळे ते काय बगितले आहे नुसतेच रिकामी बाग बघितली. धरण बघितलं मोठ आपण बाग ते एरियात ते मोठे आहे ते.
हम् हम हम!
चालून चालून पाय दुखतात एवढी मोठी बाग आहे ती.
हा
होय तीन चार तास लागलेत आलमटीच ते बागच बघायला
होय
हा
हा
नाही मोठी बाग म्युझियम ते हाय तसं ते भारीचे एरिया तिकडचं झाडे पण भरपूर आहे रस्त्याला आणि तिथं जास्त करून प्री वेडिंग च शूट करणारे कपल आहे तिथं रस्त्यांने सगळं तेच भरले ते धरणड बघायचं काय या माणस होय आणि ते लोकेशनच तिथे फोटो चांगले त्याच्यामुळे भरपूर कपल किती तर जवळ जवळ आम्ही पंचवीस तीस कपल बघितला असेल तेवढ्या रोडन जाऊस पर्यंत थोडथोड्या अंतरावर रायच थो थोड्या अंतरावर रायच एक एक पन्नास पावलावर आहेत एक पन्नास पाववर आहे अशेच होती बघ सगळे कपल सगळ्यांच फोटोशूट चालेलं हा लय भरे भरे लोक केलेले होते आपल्याकडे एवढं बघायला मिळणार एवढं तिकड होत
होय
हा
अ झाले तुमचे चार
हा चालेल तुम्ही करताय का हा